बोला आणि शुख शुखाट नकल करता
काय नाही घर आवरत होती साफसफाई करत आहे
अस हा साफ सफाई तर खूपच
हा खूपच धूळ होते इतकी धूळ होते
खूपच हा आणि अशी एकदम हम्म एवढी बारीक बारीक धूळ असतना असं दिसत नाही आपल्याना पण असं झाडू मार ल ना की लगेच जस दिसतय हा सगळ एकाच रूम मध्ये एवढी धूळ असतें ना मग खूपच धूळ असतं मग तर घर पण खराब दिसत ना तर पण स्वच्छ हा ते पण स्वच्छ केलं नाही हा हम
पटापटा तर फ्रेश मध्ये आवरल्या जात
हा आणि ते उशीर झाला ना तर मग हे ऊन वगैरे पडलं की मगे ना थोडं हे होत असं वाटत की अ हम आणि जीवावर पण येत आणि अस वाटत की आता कामच नाही करावं असं मस्त थंड हवेत बसून राहावं असं वाटत् हम हा उन्हच खूप जास्त आहे ना त्याच्यामुळे आणि आणि हे रोज वगैरे झाडायचं पुसायचं हे तर खूपच गरजेचं आहे ना मग त्याच्यात हम हा ते तर खूप ते गरजेचं आहे म्हणून मग ते करावंच लागत आळस ये आ आळस पण आला तरी पण ते करावंच
करावंच लागत नाही तर मग ते काय आपणच बीमार पडतो आपलंच घर आहे आपल्याला
हा ते आपणच बीमार पडेल नाही सगळ हे होईल मग आणि कसं आहे लहान लहान वगैरे लो फिरता घरातले मागे पुढे मग ते पण त्यांना पण ते किटाणू वगैरे खराब होत ना मग त्यांचे पण हात पाय सगळे मग तेच हात तोंडात जातात आणि लहान लहान मुलांना तर कसं आहे हात धुवा अ बाहेर गेले का अ घरात येताना हात धुवा हे करा पाय करा धुवा असं सांगितलं का त्यांना तर खूपच आळस येतो जाऊ दे आता तर धुतले होते काय धू असं म्हणतात ते अजून
नाही पण बाहेरून किती त्याच्यावर किटाणू असा त्यांचे हात
हा खूप खूप किटाणू ते पण असता
हम्म म्हणून घरात आपण इतकी साफसफाई नि राहतो आहे की नाही
हम्म.
घरात आपण इतक्या साफसफाई नी राहतो आणि बाहेर गेलं की मग या पोरांना कळ अ खेळतात आणि त्यांना सवय नसते तर मग त्याची अलर्जी पण होऊन जाते कधी कधी खाली ते मातीत खेळले
ह तर पण खूपच म्हणजे खूप गरजेच आहे ह्या बारीक बारीक गोष्टी पण ते कोणाच्या लक्षात येत नाही
नाही ते तर रोज माझ म्हणजे रुटीन फिक्सच आहे- कि सकाळी उठायचं थोडस रोजचे ते डब्बे -बिब्बे झाले नंतर शांत ते सोफा डस्टिंग करा टीव ते पुसा कपाट पुसा आणि त्याच्यानंतर झाडून मग
हा हा मग आम्ही पण तेच कर आणि आप जीवनचा वगैरे भांडी पण ना पडून राहू द्यायचं नाही असं लगेच आता जेवण केलं की लगेच ती ताट दूवायची ते जेवणाचे तसेच आपण काय करतो- ह हा ऊन झालं की मग आळस येतो जाऊदे थोडस बसत मग धुून टाकते असं आपण तर राहून जात त्याच्यावर ते बारीक बारीक धूळ वगैरे बसून जात मग ते तसेच राहून जात ना म्हणून मग ते ल ल लवकर लगेच धुवायला पाहिजे आपण
हो दर पंधरा दिवसातून आठवड्यातून जाडुन काढावं लागत-
ह बार ते ह कानाकोपऱ्यातले जाळे वगैरे त्यांना मस्त पुसुून वगैरे आणि आठवड्यातल्या ना खिडक्या वगैरे पण पुसायला पाहिजे आपण हा हा हा थोड एकदा तरी पुसायलाच पाहिजे तर आम्ही तो पण त शक नतजजयच आवड तरी पुसल पाहिजे
हो हो
सहसा आठवड्यातच घ्यायच कारण ते रोज रोज येऊन नाही आठवड्यातून एकदा दिसत ते कुठं कुठं तर ते काढून टाकायचं ते पण खूप त्याच्यावरन मग ते कुठीत काहीतरी बसतं ना ते ते बसतं मग एक झाड वगैरे काढतो त्या पडत ते खालती
हम् काातिंग म्हणतात त्याला काातिंग दिीस पाारयटर हम्म हम्म
नाही आपण रोज सकाळी सकाळी उठल्यावर अंथरुण व्यवस्थित करत हे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत झोपण्या झोपण्याच्या जागी धूळ झटकणे
स्वच्छतेचे हे छोटे छोटे काम असतात त्या त्या त्या वेळेवर ते पूर्णच
हा तर खूपच मस्त हा आणि घरात पण असं अ ह अ ह घरात पण असं कानेकोपरे एकदम क्लिअर राहिले की ना मग ते अ अ पण भारी दिसतं कोणी पाहुणे वगैरे आले की त्यांना पण असं वाटतं की नाही बाबा मस्त त्यांना पण अस ब वाटत त्यांना का पण त्यांनाण ब वाट पण अस कुठ नीटट नाही रा वगैरे मग तर पण थोडस घर -अस्व्यस्त दिसत सगळं
हो आणि संध्याकाळी पण
हा आणि रात्रीचं जेवण -झाल्यावर लगेच भांडी धुवायच्या अ गॅस शेगडी व किचन वगैरे हे पुसायचं किती बारीक बारीक गोष्टी असतात अ हे तर महिलांना तर खूपच काम असतंय हे बारीक- बारीक
संपतच नाहीत ते काम, जथे केले नाहीत तर घर पूर्ण बिकरून जात म्हणजे
ह -हा ते खूप असतो आणि हे जर वारा वरे ल राग किती पण दा पुसलं ना तरी ते धूळ येतेच बारीक बारीक
ती बारीक दूर कुठूनही येते माहितच नाही-
हा कसे आणि इतकीे इतके सूक्ष्म असते ना का ते दिसत सुद्धा नाही कस काय आली कस काय गेली हा-
कॉलीनी चांगले नि सगळ्या गोष्टी तर कॉलीन वापरून ते कपडा करून पुसला की
आता ते पहिले पहिले कसं ते कापड पुसायचे तर एकदम क्लीन राहायचं घर आता ते गरे पुूसता ना ते झाडू वगैरे त ते त्याच नाही हा ते हा मोफ वगैरे वास येतो घाणेरडा त्याला उन्हात टाकावा रोज धुवावा किती हे असत त्याच आणि त्याच्याने भरभर पुसलं पण नाही जात सांगायला झाले तर ते पण ते ज्याला कमरेत प्रॉब्लेम अस गुढीचा प्रोब्लेम असतो त्यांच्यासाठी ठीक पण आता जे आपण एकदम मस्त तंदुरस्त आणि आपण ते त्याच्याने पुसतो आता तर खूपच चाललंय ते अ ज्यांना हे आजार नाही येत
ते पण वापरतात हम्म हो बरोबर तसच आपल स्वचछ न न हा तशी ना जेवणामध्ये सकाळी उठल्यापासून दाताची, स्वच्छता ठेवणं किती गरजेचं आहे, दात रात्री झोपताना घलणं हा
पाहिजे रोज, अंघोळ केली, पाहिजे दिवसात आता तर उन्हाळ्या दिवसामध्ये खूपच गरमी होते ना, तर दोन दोन दोन अ सकाळी पण आणि संध्याकाळी पण आंघोळ केली पाहिजे. तर एकदम फ्रेश वाटत त्याच्याने पण
पण
ह आणि कपडे पण व्यवस्थित वाळले पाहिजे, उन्हात मस्त ते कस ते वाळले नाही ना मग ते पण थोडे घाणेरडे
घुमटवास येतो हो घुमटवास येतो त्या कपड्यातून कपड्यांना प्रेस करूनच घातले पाहिजे.
हा ते कस ते त्याच्यावर पण ते धूळ वैगेरे बसली असेल ना आपण प्रेस वैगेरे करतो, त्याच्यात पण ती निघते हा तसत पण
हो मरतात ना त्याच्यात जे वि सूक्ष्म किटाणू असतात, ते मारल्या जातात त्या प्रेसच्या
हा आणि आपण बेडशीट वैगेरे पण आथरून मस्त धुवून आथरून घ्यायचं, त्याच्यावर पण ते पण आठवड्यातून एकदा धुतलं पाहिजे त्याच्यावर आपण बसून जात बारीक बारीक किटाणू वगैरे ह ह हा त्यांनी तर खूप काळजी घायल पाहिजे. बाळा जीव एवढ नाजूक असत ना की त्यांणा तो ले असंसिंग होत ते लगेच अ हे
आणि हो आणि ते कोरोना काळ आला--, तेव्हा पासून तर सेनिटायझर वापरणं ते एकदम अ कम्पल्सरी म्हणजे एकदमच कंपलसरी झालेल आहे सॅनिटायझर पण वापरणं खूप गरजेचं आहे.
ते तर वापरायलाच पाहिजे, खूपच हे गरजेचं आहे ते सॅनिटायझर त्याच्याने पण कसं हँडवॉश वगैरे पण नाही केलं ना ते सेनिटायझरने पण हे होऊन जात ते ठेवायला.
स्कूलमध्ये आहे, किंवा जिथ आपण जिथे सोय नाही तिथे सॅनिटायझर वापरून आपल्या हाताची स्वच्छता आपण अ ठेवू शकतो.
सॅनिटाईझर अ बॅंक द्यायच हा कारण आपण असं कुठे अ जिथं आपल्या तोंड वगैर तोंड काय हात वगर वगैरे धुण्यासारखी सोय नसेल तर तिथे सॅनिटायझर मारून पण करतात आणि हे लहान बाळांना तर ना आपण बाहेरून आले का, लगेच सॅनिटायझर मारून वगैरे त्यांना धरायचं वगैरे कारण त्यां ते कसं बाहेर जातो, त्या किटाणू वगैरे हाताला लागता,
हम् बाहेरचे क कपडे काढावच लागतात, हात पाय धऊून, सॅनिटाय रेऊन मग त्यांना घ्यायच. अस बाहेरून कोणी आलेलं असल्या तर
जु वस्तू वगैरे पण बाहेर का फेक तस त्यांना पण खू ते कसं घरात राहिलं की मग पसारा पसारा दिसत जिथं तिथं
नाही ज्या गोष्टी आपण सहा महिन्याच्या पेक्षा जात. वापरलेल्या नही ते आपल्या कामा नी ते अडगड घरात ठेवऊच नाही घर एकदम साफ सूत्र म्हणजे ज्या कामाच्या गरजेच्या वस्तू तितकंच ठेवायचं घरात हम्
संभिगता गोष्ट म्हणजे आपल्या बाब घरातून येणार्या पण घ्यायच नाही कस आपण स्वच्छ वगैरे घर वगैरे वगैरे पण राहू दिलं ना, तर मग लक्ष्मीचा पण वास असतो. निवास असतो प्रसन्न होता अ म असं व म्हणतात लहान म्हातारे लोक त्यांना तर खूपच अनुभव
हम्म नाही आणि म्हणतात ना ज्या घरात स्वच्छ ता आहे त्याच घरात लक्ष्मी नांदते तस आहे.
तस चला मग तुम्ही पण स्वच्छता करा आम्ही पण स्वच्छता करतो आणि दुसऱ्यांना पण सांगू आपण की स्वच्छता राखा अस हो ठेवूया हो चालेल.
हम्म